हो, येतो येतो.
हो.
रेंजच ते आभाळ आल्यामुळ रेंजच प्रॉब्लेम राहतं थोडं.
हो, भाजी होय. हां तेच बोलले मग, छोट्या मुलांना आपलं प्रेम कमी पडून जातं ना, असं बाहेर जॉबला गेल्यावर.
हो ना, त्यात आणि ते तुमच न्यू जॉब असल्यामुळ, तुम्हाला खूपच लवकर जॉईन करावं लागलं.
हो खूपच लवकर जॉईन करायला लागलं. हम्म, ते अंगणवाडी मध्ये हेल्प पर म्हणून आहे ना, त्यामुळे गव्हर्नमेंटच येत एक प्रकारचं ते.
हा, हा, हा.
हो अंगणवाडी मध्ये.
हाव का?
हम्म, त्यामुळे मग
माझी जाऊ पण करते.
अंगणवाडीमध्ये का?
हा, ते ते ती मॅडम आहे त्या अंगणवाडीची.
अच्छा, सेविका बोलता ना त्यांना. हम्म.
सेविका.
हा.
झाले बरेच वर्ष झाले, एक दहा वर्ष झाले तिला करतीये.
हो ना?
हम्म.
चांगलं असतं ते नाही, घरी राहण्यापेक्षा तर बरच आहे. छोट्या मुलांना, छोट्या मुलांना सांभाळायचं. हो, छोट्या मुलांना सांभाळणं. हा.
हो ना आणि आपल्याला पण छान वाटेल.
ते बघून अस वाटत का, आपण दुसऱ्यांची मुलं सांभाळत तोय आणि आपली मुलं दुसरी सांभाळत.
त्यात काय नाही, एक वर्षानी येऊ शकेल तो पण तिथं तुमच्यासोबत.
हो, ते अशी स्वतःहून बसायला लागली का मंग घेऊनच येणार आहे, घरी पण नकोय असं वाटतय.
हा नाही आणि तेवढं लहान मुलांमध्ये लहान मुलं जेवढे राहतील ना, ते खूप लवकर बोलायला शिकतात, ते ऍक्टिव्हटी करायला एकच बघून शिकतात, ते ना अनुकरण खूप लवकर करतात
कारण, हो हो सर्वांच. एकमेकांचं बघून हो ते तर आहे.
त्याच्यान लहान आणि त्याच्यासाठीच आता लहान मुलांना लवकरच स्कूलमध्ये घालतात.
हो, हो, सध्या घेताना तीन-चार वर्षाचे झाले तरी लगेच शाळेमध्ये घेऊन
हो, हो, प्ले ग्रुपला आडीच वर्षाला घेतात प्ले ग्रुपला.
प्ले ग्रुपला का?
हम्म अडीच वर्षाला कारण मी स्कूलला पण केलं काही वर्ष जॉब प्ले ग्रुप पासून फस्ट, सेकेंड हो.
अच्छा, आमच्या इकडे स अ प्ले ग्रुप वगैरे नाहीये अजून.
हा. तेच ना थोडं सिटी मध्ये चालू होतं इंग्लिश स्कूल वगैरे
के जे एस ए वगैरे असताना.
हा ते अंगणवाडी असल्यामुळे आहे ना ते प्ले ग्रुप वगैरे नसेल तिकडे. म ज्युनियरच, सिनियर डायरेक्ट चालु झाले, पण काय ते इंग्लिश स्कूल जे आहेत, त्यांच्याकडे आहे प्ले ग्रुप वगैरे.
हो ना, आण
हम्म.
येतील हळूहळू सर्वच.
तरी खूप डेव्हलप झालेत आ
हो खूप डेव्हलप झाले खेडेगाव पण आता आमच्याच अंगणवाडीला घ्याना टी. व्ही, फॅन सर्वच ये आणि काही, काही भागांमध्ये टी व्ही वगैरे नाहीेये फॅन, फिल्टर पण बसवलंय नवीन
हा.
हम्म. तस गावचा जेवढा विकास झाला तेवढा मग चांगलाचये.
चांगलंय र होना मग बाहेर कशाला जातील ना लोक. हम्म, समजा गावांमध्ये सगळ शेती पण पाहता येती गावात राहून शिक्षण चांगलं भेटलं म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही.
हा ते तर आहे.
आता झोपला का बाळ? खेळतो?
हम्म, आता मी जॉब व आलेली आहे तर पावसामुळे छोटे मुल काही आलेली नाहीये. म्हटले चला बसण्यापेक्षी कॉल करू हो. हो.
हम्म
ह ह
नाही आता पाऊस आणि ते उठत लहान मुलं लवकर उठत नाहीत काही नाही त्याच्यामुळ आले नस
हो ना. पावसामुळे पाठवती पण नाही पालक.
हम्म
एक तर आमच्या इकडे मोठा रस्ता आहे गाड्या खूप चालू असतात इथे. आणि हे पावसामुळे भीतीच वाटती एक तर कोण कसं गाडी चालवत कोण कस मुलांना सुखरूप पग घरी पोहोचवणं आमची जिम्मेदारी असते.
आ म्हणजे तुम्ही सोडायला जाता?
हो सोडवायला आम्ही जातो, कारण लहान मुलं कसे काही एखादी गोष्ट बघितली का पळस सुटता. म त्यांना काही एवढं नाही का रस्त्याच्या कडेनी पळायचं का मधून पळायचं सुटले का सुटून जाता.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
हो त्यामुळे मग घरपर्यंत. हम्म पेरेंट्स घ्यायला नाही येति जवळ आहे ना इ तासं त्यामुळे घ्यायला नाही येते मग सोडवाय जावं लागतं.
अच्छा अच्छा.
आणून सोडतात ते पण म सोडाय जावं लागतं त्यांना. हम्म.
हो ना सुखरूप घरी पोहोचलंय म्हणजे
हो आपल्यांना पण टेन्शन नाही आपण त्यांना असच काडून दिलं रस्तेमध्ये कुठे थांबले खेळत पालक म्हणशील आलेच नाही घरी म आपल्यांना कॉल येता ना.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
आमचे मुले का घरी नाही आले अ भीती अस ती एक मनात एक तर सध्याव जय खूप वाईट परिस्थिती चालली.
हो ना हो नाही पण क आणि ते कसं खूपच छोटे आहेत तीन वर्षाचे आतले असतील तुमच्याकडे हे ना.
हो तीन तीन वर्षाच्या पुढचे येता आतले नाही येती पुढचे येत्या हो. तीन वर्षाचे पुढचे.
हम्म हम्म.
पालक आणून सोडतात दीड दोन वर्षाचे असतात त्यांना आणून सोड ता म्हणे सवय लागल असे.
चालले हो बसमधी.
हो.
नी काय ते छोट्या आहेत म्हंटलंवर त्यांना सोडावंच लागतात.
हम्म छोट्या मुलांना सोडवसात कारण त्यांना आपण जे बोलतो ते समजतं पण मग विसरून जातं दोन मिनिटात विसरून जात.
ते जेवढ्या लव कर ठेवतात तर तेवढं विसरतातर.
हो विसरता पण ते.
हम्म ते खाऊ वगैरे सगळं बनवत असत्या.
हो खाऊ वगैरे सर्व बनवतो.
अ हां.
हम्म नाश्ता जेवण दोन टाईम असतं आमच्या इकडे.
हो का अरे छान आहे.
एन नाष्टायाला जेवणाला पण असे छान छान पदार थ बनवत त्याच्यामुळे म्हणजे कंटिन्यू एकच पदार्थ नाही वेगवेगळे दिवसांना निवडून दिलेले आहे ना त्यामुळे मुले पण आवडीनी खाता हम्म सध्या मग कुपोषणचं प्रमाण पण कमी झालंय बघा हम्, म आधी नाही तर, हम्म आधी खूप कुपोषित मुलं ते राहायचे ना, वजन कमी बाळला हेच झालं, तेच झालं लहानपणातच आजार
हम्
हम्म. सध्या बऱ्यापैकी सर्वच बदललंय असं म्हणता येणार नाही.
ह्, तुम्हाला ते सर्वे पण कराव लागत असेल ना?
हो सर्वे करावा लागतं ना.
कुपोषण बालकांचा वगैरे गरोदर माता.
गरोदर माता केॅम्प घेवा लागता.
हा.
हम्म, नवीन मुलं आले ते त्यांचे प्रवेश प्रवेशोत्सव हम्म, सर्व कराव लागतं.
होय, बरीच माहिती आहे म्हणजे हे रा नवीन काहीतरी शिकायला पण भेटत. तस काय
आधी मला पण असं हे वाटलं, तर काम पण म नंतर आवड निर्माण झाली. छोटी मुलं आहे त्यांच्यामध्ये खेळणं आपण पण छोटं होऊन जातो. असं वाटत कधी अ त्यांना असं हा ते डान्स वगैरे करता मग आपण पण त्यांना डान्स करून दाखवायचा, असं कधी कधी आवाज काढत वेगवेगळ्या प्राण्यांचे, आपण पण काढून दाखवायचा मग काढता, छान वाटत मग त्यांच्या मध्ये दिवस निघून जातो, आपलंच बालपण आठवत.
ह ह
मग ते थोडे असं खेळ वगैरे थकले- बिकले तर मग भूक पण लागते त्यांना त्याच्यामुळे मग, दोन टाइमच जेवण ठेवले, आल्या आल्या नाश्ता नंतर जेवण, हम्
आणि टायमिंग काय असतं त्याचं?
टायमिंग आता उन्हाळ्यामुळे लवकर होत टायमिंग, आठ ते दोन, त्यामुळे मुले सकाळी लवकर यायचे. आता पावसामुळे साडे नऊ केलाय, नऊ साडेनऊ ते चार पर्यंत आहे ड्युटी पण मग मुलांना बाराला सोडून देत. बारा पर्यंत मुलांना ठेवायचं आहे. मग साडे नऊ ला आले तर म त्यांना लापशी किंवा वाटणा उकडून द्यायचा त्यांना खायला.
अच्छा!
हो आणि अकरा साडे अकरा ला जेवण द्यायचं, कधी वरण भात असतो. कधी दाल खिचडी असते.
अच्छा!
हो. मग दाल खिचडी मध्ये थोडे प्रकार, वेगवेगळे पदार्थ ऍड केले तर मग आवडीने खात ते
हा, भाज्या वगैरे ऍड करत असा
हो. आवडीन खाता म ते.
ह
हम् हम
छानए. नंतर मुलं गेली की तुम्ही आपलं- काही काम लिखाण काम करत असता.
हो. लिखाण कामच. मुल गल्यावर. करतो म. हो.
छान ए तुमचा जॉब- टाइम मस्त आणि तुमचं -क्षण जर झालं असेल तर मग ते पुढचं पण ट्राय करायचा. फॉर्म भरून भरायचा.
हो. पुढच्या लेवल साठी ना? हो करणार ए ट्राय.
हम्म. ह. आणि- जर मधूनच सोडलेलं असेल तर, शिक्षण पण पूर्ण करायचं. बाहेरून फॉर्म भरायचा. हा
हो. फॉम भर, ते आता सध - ध्या लहान मुलांमुळे हे नाही होत.
हा का? नाही फॉर्म भरायचा. आता काय मे मध्ये परीक्षा असतील कुठल्या पण. पुढचं जे काही तुमचं शिक्षण असेल ते.
हो.
हम्म.
हो. हो. करू शकतो अजून पण